हॅलो!
हॅलो!
हा, बोला आता.
हा, येतो का साय?
हा.. हा.. आवाज येतो आता बोला.
हम्म, दुपारी आवाजच येत नव्हता आव.
हो, तेच तर प्रॉब्लेम हो या, नेटवर्क प्रॉब्लेम असतो ना, त्याच्यामुळे होतं आता पावसाळ्यामुळे बऱ्याच ठिकाणी नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे.
हो.
अं. बाकी काय म्हणता, चहा पाणी झालं? हो, पाऊस आहे ना आमच्याकडे, तुमच्याकडे पण असं चलन पाऊस.
आमच्याकडं खूप
अरे बापरे! चालायचंच, आता काही-काही ठिकाणी आता हा, त्याच्यामुळे नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे, मॅडम.
हो-हो.
अंम.
काय झालंय, तो पडला. उशीरा सुरुवात केली त्याने, त्याच्यामुळे तो बॅकलॉग भरून करण्यासाठी अ. दबाधबा पडतोचय, कंटिन्यू पडतोय.
हो-हो.
उशीरा सुरुवात केली ना, पावसाने यायला.
होय.
त्याच्यामुळे तो मागच सगळं ब हे दिवस भरून काढतोय, खाडे झालेले त्याचे तो भरून काढतोय.
हम्म.
अं, त्याची हं. त्यामुळे आता शेतीची कामांना नुसती सुरुवात झाली असेल, घाई-घाई असेल सगळे.
हो, शेतकऱ्यांची खूप घाई-घाईच राहता.
हम्, काय तर- आता काय करताय म्हणजे हे काही अ, आता काय, गुरुपौर्णिमा किंवा काय? आता नवीन एक, तुम्हाला सध्याचा एक माहितीये का सण आलेला? न म्हणजे, तरुण मुलांचा तरुण-तरुण लोकांचा की फोन फ्रेंड आपला... सॉरी, फोन फ्रेंड नाही. अं, हे काय म्हणता? फ्रेंडशिप डे.
ह्म्म-ह्म्म, फ्रेंडशिप डे.
हा.. दोन तारखे ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात असतो. पहिल्या रविवारी, ऑगस्टच्या महिन्याच्या पहिल्या रविवारी फ्रेंडशिप डे असतो.
हो.
हो, त्याच्यामध्ये मग मैत्री विषयी त्या तो मैत्री मै त्रि दिन म्हणून साजरा केला जातो.
हो, मैत्री दिन म्हणून साजरा केला जातो.
हम्म, त्याच्यामध्ये मग कोण आहे मैत्रीमध्ये? म्हणजे असं की, को तिथे मग काही बघितलं जात नाही. म्हणजे आपल्याला मैत्र असा प ठरवून असं आपण कर करतोच असं नाहीयय, की बाबा हाच आपला मित्र झाला पाहिजे तोच आपला मित्र तर बाई.. अस काही नाही, हिच आपली मैत्रीण झाली पाहिजे असं काही नसत.
नाई.. नय.
ह़.. जिथं आपलेस स... मन जुळतात म्हणजे मत जुळतात काही ठिकाणी तर मत पण जुळत नाहीत, माझ्या का दोन- तीन मैत्री त्रिणी अशा आहेत की.. ज्यांच्याशी माझं मा.. माझीन त्यांची मतं जमत नाही.. जुळत नाहीत. पण.. तरी पण म्हणजे आम्ही एकमेकांच्या अगदी क्लोजमध्ये असतो, काही ही झालं किरकोळ -सारकोळ झालं खुटं कुटं काय झालं का लगेच एकमेकांपर्यंत कळलं जात. कळवलं जातं किंवा त्यांना त्याच पण कळतं न कळत. किंवा बाई हीच काहीतरी बिनसलय बर का... म्हणजे असं नाही की म.. मैत्रीसाठी मतच जुळी पाहिजेत, विचार जुळे पाहिजेत, असं काही नाही.
हो.. हो... मैत्रीण म्हणजे एक मैत्री.. मैत्री.. असलीच पाहिजे, मित्र -मैत्रिणी हे असलेच पाहिजे.
माणसाच्या आयुष्यात, हो.. आज आपण.. ह आपण बोलतोये, ठीकय आता आपण समजा बोलतोय, पण असं काही मनातल्या गोष्टी थोडस असं वाटलं का नाय यार आज काहीतरी बिघडलं.. आज कोणाला सांगू? आई आपण आईला तर काही सांगू शकत नाही. बहिणीला पण एवढं नई, मग मैत्री म्हणजे एक असं एका मनातलं प्रत्येक गोष्ट सांगू शकतो.
हो..
हम्म.. सख्ख -दुःख सगळं सांगू शकत. आहे... मैत्रिणी असे पाहिजेत माझी एकदम असं समजायचं, अंगणवाडी पासन एकच मैत्रीण आहे माझी
आतापर्यंत एकचय.
चांगलंय ना... आणि त्याच्यातन काय होतं माही का आपले... काही प्रश्न म्हणजे बऱ्यापैकी आपल्या अडचणी है ना या... ब... आपोआप सुटल्या जातात. अडचणीनन असे आपल्याला नकळत आपल्या नकळत सुटून जातात त्या, रस्ता मिळतो आपल्याला.
रस्ता मिळतो, माझं कसंय माझा स्वभाव असा चिडचिड चिडकाय. आणि जी माझी मैत्रिणी आहे ना... तिचा स्वभाव खूप शांतय.. शांतय. तर आमचं बॉन्डिंग जमून जातं, कारण मी जर चिडले ना तर मग ती तिच आपोआप म्हणते शांत ते बघ.. ते बघ तुला असं झालंय ना तर मग त्याच्यानुसार तू असं कर... का तसं कर.. मग तिचंच ऐकते मग, मग तिचं केलं तर बरोबर शांत होऊन जाते.
हा.. तेच तर ना... एक कसं आहे की हेच तर अस ना.. विरोधाभास असलं ना.. म्हणजे आता तुमचा अ.. जरासा चिडका स्वभाव आहे, त्यांचा थो शांत स्वभाव त्यामुळे तुम्ही ए.. एकमेकांना ऍडजस्ट करून घेता किंवा तुम्हाला नेमकं काय म्हणाय चय हे त्यांना लक्षात येत लगेच, की.. यांना काय झालं, म्हणजे कुठं ते तुमच्या बिघडत, काय कुठल्या गोष्टीत बिघडत, त कुठल्या गोष्टी त सगळं व्यवस्थित. असतं हे त्यांना माहिती झालेलं असतं ना.
हा हा
ते इ इतके म्हणजे असं माहिती झालेलं त्यामुळे मग काय प्रॉब्लम केलम येत नाही आपल्याला प्रश्न सांगाय किंवा कुठंलही नवीन काम कुठलं नवीन चॅलेंज घ्यायचं असलं किंवा एखादं काहीतरी मोठं अंस करायचं धाडस करायचं असलं तरी पण आपल्याला ती मैत्रीण साथ देते म्हणजे मैत्रीच्या द्वारे आपल्या आपण ते साध्य करू शकतो.
हो, हो आणि अं असं असतं का म्हणजे प्रत्येक गोष्टीला छोटे, छोटे काय जरी असं वाटलं ना. यार असं करू का नको करू? म्हणजे कन्फ्युज जर झालं ना का नाही. मी तुला करते फोन तिला फोन करायचा अगं असं झालंय मी कन्फ्युज झाले करू का नको करू ग मग तिनी सांगायचं. आणि मैत्रिण अशी पाहिजे का ती आपल्या भल्याचंच केलं सांगितलं पाहिजे.
हो आणि काही ठिकाणी कान टोचणारी पण असली पाहिजे फक्त आपल्याच बाजूने विचार करणारी असली पाहिजे आसं नाही हाय, तर आपण कुठे तिथे आपल्या कान पण धरणारी पाहिजे की हे तुझं चुकतय.
हो हो, तशीच अं सेम तशीच आहे माझी मैत्रिण. माझं जर चुकलं ना तर मग ती मला राग येईल याचा विचार करत नाही. काही तुला राग आला तर चाललं पण हे बघ तुझ इ ईथं चुकतंय मला हे आवडलेलं नाही.
हो ते त्यालाच तर मैत्री म्हणतात. आणि अगदी म्हणजे आता अगदी काही काय वेळेला आता एवढी कडाकीची भांडण होतात की, वाद होतात आपले. कि नाही आता बस झालं इथं विषयच संपवला आता. आता नाही बोलायचं हिच्याशी परत कधी हिला कॉन्टॅक्ट करायचं नाही, काय नाही, काय नाही काय नाही. परत अर्ध्या, एक तासानी किंवा दोन दिवसांनी आहेच परत आपल्या एकमेकांच्या गळ्यात गळे घातलेले आहेत. हेत म्हणजे जातोच आपण, एकमेकांशी बोलतोच आपण
हा आणि शक्य काय माझी मैत्रिण हाय अशी ना म्हणजे आम्ही असं समजायचं का ज्या वेळेस अंगणवाडीमध्ये सोबत जायचं ना आम्ही
हंम
सोबत होतो ना तर अंगणवाडी पासून आजपर्यंत आमच्या दोघींमध्ये एक सुद्धा भांडण झालेलं नाही एक सुद्धा नाही.
अरे वा!
म्हणजे कधीच एकमेकांशी रागवलं आणि आज बोललच नाही असं कधीच झालेलं नाही. आम्हीच स्वतःला जर विशेष वाटतं का! का आपण खरंच. एवढ्या अशी मैत्रिणी म्हणजे किती बघितलंय आपण पण प्रत्येक जणीच काय ग मी आजली त्याशी बोलत नाही. असग आपण बोलते म्हणजे आपण का बरं असं करतो. तो म्हणते मला नाही माहित.
हम्म नाही आणि होत ना की आपण जरी. ठरवलं नाही मी नाही तुझ्याशी बोलणार उद्यापासून मी तुझ्याशी आत्ता बसन मी तुझ्याशी बोलणार नाही परत घेणार नाही तुझ्याकडे वगैरे वगैरे वगैरे हे सगळं होतं.
पण तरी परत आपले अ पावल तीत तिच्याकडे वळतात किंवा आपलं मन तिच्याकडे वळतच.
हम्म हो
खर हाय. असं कोणतरी असावंच आयुष्यात मित्र मैत्रिण ही असावीच.
असावीच जिथं मैत्रीण मित्र मैत्रीण नाही आहे तिथं म्हणजे अ असं समजाच का माणसाला ते आधारच नाही एक आधार हा मैत्रीमध्ये आ जो मैत्रीचा आधार असतो तो खूप महत्त्वाचा असतो.
खूप-खूप मग मै मित्र म्हणजे मैत्र म्हणजे असं असतं की तो वेळेला मित्र पण असायला पाहिजे मैत्रिण पण असली पाहिजे वेळेला अगदी म्हणजे तू कर मी आहे तुझ्या पाठीशी, भले पैशानी नसू दे पण एक जो मॉरल सपोर्ट मानसिक आधार जो असतो ना तो त्या मैत्रीतून येतो.
हो
आणि तो फार महत्त्वाचा असतो.
तो महत्त्वाचा असत.
माणस मा माणूस आहे बाकी कुठलाही आधार नसता तरी चालल. पण मानसिक आधार जर त्याला कुणाचा असेल ना तर माणूस काहीही दुनिया जिंकू शकतो. पण अगदी त्याच्याकडे सगळं पार अगदी घशापर्यंत सगळं आहे पैसा अडका हे ते सगळ्या सुख क्रोईद आहेत पण जर त्याच्याकडे मानसिक शक्तीच नसेल. तर तो काय करू शकतो.
करू शकत नाही.
जर मन चंगाच नसेल मन मजबूत नसेल तर तो काहीच करणार नाही ना? विक ताकद असून पैसा असून सगळं असून सुद्धा तो- काही करू शकत नाही.
हम्म
त्याच्यासाठी मैत्री ही असलीच पाहिजे. आणि मैत्रीला वय नसत. मैत्रीला वय न असत मैत्रीला लिंगत नसत. मैत्रीला जातपात नसते.
काही नसतं.
तेच न. मैत्री पाहिजेच हे ना.
आयुष्यात मित्र मैत्रिण हे पाहिजेच पाहिजे.
हूं
आणि असं एक कट्टा पण असावा म्हणजे आपल्याच वयाचे लोकं पाहिजेत असं नाही. कट कट्टा म्हणजे एक अशी जागा की ज्याच्यामध्ये सगळे आपण नाही का असे बसतात संध्याकाळचे चार पाच वाजता किंवा जेवण झाल्यावर. वगैरे बसतात रात्रीचे... अस अशी एखादी ठिकाण... असं एखादा कोपरा असला पाहिजे.
हृ... ताई आता... हो मिनिटांनी आम्ही करते, दोनच मिनिटांनी हं
हो.. चालेल. बाय.. बाय..